हॅलो. अ झाल आवरून. तुमचं.
हो झालं झालं. बसलेच आहे आता. म आता मुलगी झोप ली आहे. थोड्या वेळाने येईल मुलगा घरी शाळेतून.
अच्छा-अच्छा झालं मग. तुमच जेवन वगैरे.
हो सगळं झालं.
हो माझं पण झालंय तुम्ही नाशिकला राहता म्हणे. तर क काय आहे तुमच्या नाशिकला? म्हणजे एवढं फेमस?
अ आहे ना आमच्या इथे रामकुंड आहे. ह. आणि परत त्रंबक केशवरे आहे. आणि तर मग केशवरचे ज्योतिर्लिंग आहे. ते बारा ज्योतिर्लिंगांमधले एक आहे.
हम्म हम्.
आणि तिथे कसं आहे. आ विधी असतात बघा. हे ब्राहम आपले गुरुजींनी सांगितलेले. नारायणाग बली. परत रिपिंडी श्राद्ध. वगैरे ह्या गोष्टी ना तिथे केल्या ना काल सर्पशांती. तर हे तिथं लागू. पडतात म्हणजे ते मेन तिथे या महत्व आहे. त्या गोष्टींना. तर मग तो नारायण नागबली असतो ना मग ते लोक ज्यांना करायचं असतं ती लोकं इथंच येतात त्र्यंबकला. म तीन दिवसाचा तो विधी असतो. तर तो तिथं होतो. आणि परत इथे आहे आमचं नाशिकला रामकुंड. तिथे राम आपले राम आहेत त्यांनी बा म्हणजे वनवास होता त्यांचा. तर तो ना शिकला त्यांनी काढलाय. म रामा मंदिर आहे परत सीता गुफा आहे. सीते सीता आणि रामजी. ते राहिले होते ते ठिकाण आहे. असं आणि परत तर नाशिकला आता कस आहे पर्यटन स्थळ म्हणून पण बघितलं जात. थंडा हवा आहे नाशिक वातावरण चांगलंय त्याच्यामुंळे मुंबईचे वगैरे लोक गुजरात लोक ज्यांना असं थोडं रिलॅक्स व्हायचंय ते काय करता म नाशिकला ये फिरण्याच्या उद्देशाने मग फिरायला आले का मरी शॉट वगैरे खूप झाले इथे मरीस ऑटोला बुक करतात आणि राहतात दोन तीन दिवस. रिलॅक्स होत. मन आणि परत तर असं भरपूर आहे मिसळ फेमस झाली आता आमची नाशिकची चुलीवरची मिसळ तुम्ही आले की तुम्हाला असं खूप आहे म्हणजे बघण्यासारखं पण हे परत खायला पण आहे असं वेगळ्या वेगळ्या गोष्टी
हम्म हम् हम्.
तुम्ही कधी येणार आहे.
अ मी आली होती तिथे आत्ताच गेले दोन तीन महिने आधी हलत आम्ही तुम्ही सांगता ना नारायण नाग बली करायला तर मग नारायण नाग बली वैगेरे केली आम्ही ब्रह्मगिरीवर गेलोत हो, म्हणजे खूपच छान वाटत. तिथे ब्रह्मगिरी परत वगैरे आम्ही चढलो. मग त्यानंतर आम्हाला मांगी तुंगी जायच होत पण काही लोकं सांगायचे तो खूपच वरती आहे बस तर मग तेवढा वेळ नव्हता ता म्हणून मग शंकरांचं दर्शन वगैरे करून मग ब्रह्मगिरी वगैरे फिरलो मग त्यानंतर इतर आण थिनामी अ मी तिथे सुलावाईन वगैरे ना तिथे गेलो होतो ते बघितलं सुलावाईच आणि त्यानंतर मग म मग माझी आई पण गेली होती म्हणजे मी काय अ म्हणजे प्रॉपर नाशिक फिरलेले नाहीये. पण मी सुलावाईन गेलेली. मी त्र्यंबकेश्वर गेलेली आहे आणि माझी आईची म्हणजे माझी आई क्लास वगैरे घेते ना आता त्यांची मीटिंग होती तिथे तर माझी आई ते काळ राम मंदिर असेल.
हो -हो- हो -हो -हो -हा- हा- ह आणि मसूला वाईन दा तुम्ही म्हणजे ऑल फॅमिली गेले होते?
हो. नाही मी ऑल फॅमिली गेली होती मम्मी सोबत. तर तिथे म्हणजे ते ते टेस्ट वगैरे करायला देतात. आणखीन मग जर कोणाला घ्यायच असं मग खूप ब्रँडेड वगैर. तिथे वाईन भेट्टते आणि तिला जर औषध अस तर रोज सकाळी घेतला ना तिच्या खूप फरक पडतो.
हो -हो- हो मग तुम्ही पास काढला असेल ना?
हो. पास वगैरे काढलं होता मग तिथे.
फीस घेतली पाचशे?
तिथे शंभर रुपये होते आय थिंक.
हम्म हम् आणि बर त्याच रस्त्याला आहे ना हे पण आहे आपलं साधना चोलीवरची मिसळ म्हणून आहे ते फेमस आहे खूप. तिथे पण तुम्ही जायला पाहिजे होतं. हम्म.
अ ती मिसळ माझी आई गेलेली म्हणजे आम्हाला काही एवढा टाईम नव्हता माझी मम्मी गेलेली ना. तीने तेव्हा खाल्ली होती मिसड वगैरे. मग तिने घरी येऊन मी सड बनवली होती आमच्यासाठी.
हम्म तशी का?
आमच्याकडे चूल वगैरे आहे ना तर मग चुलीवरती नाही मिसड वगैर वैगरे बनवली आणि खूप छान लागत होती जशी हॉटेल मध्ये भेटते ना तशीच तिथ चव होती. आणि फर्स्ट टाइम मी मिसड जर सांगितलं तर फर्स्ट टाइम मी तुळजापूरला गेली होती तेव्हा मिसड खाल्ली होती
हो हो हो आणि अ
सड वगैर नाही भेटत ना
हा हा आमच्या इथे आता इतके स्पॉट झाले म्हणजे डायरेक्ट आपलं द्राक्षाच्या बागेतली मिसळ पेरूच्या बागेतली मिसळ अस एकदम असं नाही का फिरण्यासारखे वन डे पिकनिक स्पॉट झालेले
हो तुमच्या इथे आणखीन द्राक्षाचे बाग सुद्धा आहेत
हो हो द्राक्षांचे भरपूर शेती ती इकडे त्याच्यामुळं खूप स्कोप आहे आणि परत मनुके पण बनता येथे त्याच्यामुळं
हम हम
मनु के म्हणजे खूप लोक इथूनच घेऊन जात फिरायला आले की कि मनुके हे म्हणजे नाशिकला घेताच
हम्म हम्म हम्म बरोबर आहे आणखीन तिथे वनीगड वगैरे पण आहे ना
हो वणीगडावर सप्तशृंगी देवीच मंदिर येत या आपले साडेतीन शक्ती पीठ ठ आहे ना तर त्याच्यात एक हे. तर खूप लोक. लोकांची श्रद्धा आहे, तिथे काही जण तर पायी पायी जातात घरापासून.
अच्छा.
म्हणजे हे आप पलं धुळे वगैरे साईड हे ना तिथले खूप मुलं वगैरे ना असं पायी पायी दर्शनाला येता
हो!
डिसेंबर, जानेवारी, महिन्यात असं थंडी
हूं ते चैत्र महिन्यात येतात ना. चैत्र महिन्यात ते न नवरात्र असते गुप्त नवरात्र असते तेव्हा हूं.
र्डीला पण जातात ना साईबाबा इथून जवळच हे ना शिर्डी.
हो हा शिर्डी जवळचये हो.
हूं! आणि मांगी तुंगी सटाणा साईड लाय
हा मांगी तुंगी का?
हो सटाण्याकडे येते कळवण साटणा तुमच्या म्हणजे तुम्हाला जात त्यांना लागला असत ते तुमच्या रस्त्यातच होत
काय एवढं म्हणजे हा रस्त्यात बरोबर सांगतायेत. अ तिथे ना म्हणजे आम्ही जात होतो ना तर तेव्हा एक द्राक्षाचा बाग होत, मग त्याच्या पुढे आम्ही थोडंस निघालो ना त माझ्या भावाने मला दाखव बोलो होतो की हे मांगी तुंगी असं
हो हो हो, तेच म्हटलं तुमच्या तुम्ही जायला पाहिजे होतं आणि ते. पण असं खूप आता कसं प्र सिद्ध झालेलं आहे.
ते ना कसं झालं तिथे उन्हाळ्याचे दिवस हो- आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वरती चढ चढायला त्याला खूप म्हणजे जीवावर येत ते ना म्हणून मग खालच्या खाली आम्ही बघून घेत नाही नाहीवंगेल
हम् हम्म हा तुम्ही ना थोडस आपली थंडी असते ना फेब्रुवारी जानेवारी तेव्हा यायला पाहिजे होत तेव्हा कस ब्रह्मगिरी पर्वतावर पण चढायला तुम्हाला खूप म्हणजे छान वाटलं असत आणि तिथलं वातावरण पण खूप छान असत
ब्रह्मगिरी वर मी दोन तीन वेळेच गेली उन्हाळ्यात पण गेलीय पावसाळ्यात पण गेली पण जी मजा पावसाळ्यातच
हो कारण आता पावसाळा येतोय ना तर आमच्या इथले भरपूर लोक काय करत पावसाळ्यात फिरायला म्हणून ये त्रंबकलाच जाता म त्रंबकला ते धब- दबे. वगैरे डोंगर ते छान वाटतं वातावरण छान असत. ता ना?
हम्म खूपच म्हणजे खूपच छान वाटत ते.
तर म्हणून म्हटलं तेव्हा आले असते तर तुम्हाला अजून छान वातावरणाचा आनंद घता आला असता. आणि रायला पण मग आणि तिथे आपलं हे गजानन महाराजांचं संस्थान आहे. त्र्यंबकेश्वरला तिथे म्हणजे वगैरे परत जेवण खूप चांगलं भेटत.
हो गजानन महाराजांच्या संस्था आहे ना? प्रत्येक म्हणजे बारा ज्योतिर्लिंग हे नाना प्रत्येक ठिकाणी झालेले आहेत. आणि खूप छान आहे त्यांच आता आम्ही पंढरपूरला पण गेलो ना तर स्टार्टिंग मध्ये हो. त्यांची सेवा खरच खूप छान आहे जेवण पण छान असतं. आणि कमी पैशात असत आणखी ते जास्त अफोर्डेबल असत.
हो आणि स्व्छ स्वच्छता स्वच्छता असती आता आम्ही गेलो होतो अधिक महिन्यात. पंढरपूरला. तर म्हणजे आम मी पोहोचलो ना दुपारी तरी पण त्यांचे रूमे ना रूम बुक. किंग पूर्ण झाली होती, एक पण रूम म्हणजे त्यांच्याकडे कसय पंढरपूरला. रूम जर फुल झाले तर त्यांच्या इकडे हॉल आहे मोठी मोठी. त्या हॉलमध्येध्ये ना कॉट टाकलेले असत. पार्टीशन केलेले अस लेडीज जेंट्स वेगळ वेगळं तर ते सुद्धा फुल होत. होतं काही मला आहे ना रोमच नाही भेटला पंढरपूर मध्ये. कुठेच नाही भेटला इतकी गर्दी होती. आपल्या अधिक महिन्यामुळे आणि मग आम्ही बाहेर जाऊन मग. जेजुरीच्या रस्त्याला रूम बघली.
हो आम्ही पण ज्या दिवशी गेलो होतो ना आम्ही सकाळी पहाट ते चार वाजता पोहोचलो. अ ते आम्ही जानेवारी महिन्यात गेलो होतो तर तर पहाटे चार वाजता त ते पोहोचलो. पोचल्यानंतर मग तिथे ना रूम बुकिंग वगैरे होण्यासाठी खूप टाम लागत होता आणि मेन म्हणजे आधार कार्ड. आमचे तिघींचे चारंचे आधार काड घरी राहून गेले. मग माझ्या मोबाईलमध्ये होता म तेव्हा मी स्कॅन वगैरे केलं त्यांच्याकडे तर ते रूम आम्हाला आठ वाजता भेटले. एवढी वेटिंग होती तरी पण भेटला रोम एवढं. बरं झालं की रूम भेटला आठ वाजता रूम भेटला चार वाज पहाटे चार वाजेची बसलेलो होतो आम्ही.
अ तिथ तसचे. कारण कसं आहे लोकांना आहे ना म्हणजे पाहिजे सॅटिस्फॅक्शन भेटत नाही का जेव्हा नाश् सगळं छान असत परत म्हणजे स्वच्छता असली आणि त्यांचे जे असं जे आहे ना सेवेकरी. ते एकदम चांगले सगळ्यांना व्यवस्थित हे हा. छान आहे म्हणजे ज पंढरपूरला आम्ही गेलो ना. त आम्ही. तिथेच राहतो गजानन महाराजांच्या इथे आणि आमचं दरवर्षी चक्कर अस तोच तुळजापूर पंढरपूर.
हम्म आमची कुलस्वामीनीना म्हणून आम्ही पण हो आमची पण.
त्याच्यामुळे आम्ही जातोच दरवर्षी एकदा जातोच आमचा काही हो कुठे जाणं नाही झालं तरी चालेल पण आम्ही देवदर्शन कर तोच.
करतोच आपले झाले दहा मिनिटं.
हो ठीक आहे.
चालेल ठेवते. बाय बाय.